हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हा आवाज येत काय माझा?
हो, हो येतोय.
ह काय कुठे आहेस ग तू काय काय! काय नाही बोल कि -
काही नाही मला ना थोडी रेसिपी! पाहिजे होती तर तू फ्री आहेस का हॅलो.
हो आहे फ्री आहे मी बोल कची रेसिपी पाहिजे होती.
अ म्हणजे असं थोडं - सेविंग स होते होते तर तू मला म्हणजे तू अस बोलवलीस की संडे स्पेशल अस काहीत बोलतीस अस मला सॉरी बनवतीस अस मला काहीत कळालं होत.
मग संडे स्पेशल मध्ये तुला काय - पाहिजे.
काय ऐ केल म्हणजे क्रिस्पी असावा असं काहीत बनवून दे की तू -
क्रिस्पी पाहिजे तुला क्रिस्पी मध्ये! सांग ना मग तुला काय खायची इच्छा झाल्या.
काय तू असं स्पेशल काय बनवतेस म्हणजे असं ऐकलंय की तू कचोरी खूप छान बनवतेस. ओके चालेल.
कचोरी सांगेन किंवा दुसरं आणि काय तुला हवय काय नवीन असं कटलेट वगैरे सांगू का मग! ख्रिस्पी होईल आणि नवीन काय तरी! हा कटलेट सांगते मग हां - आणि त्याच्यासोबत फ्रेंच फ्राईज पण सांगेन!
ओके चालेल.
फार सोपं आहे काय घ्यायचं कटलेटमध्ये अ बटाटा घ्यायचा आणि कॉर्नफ्लॉवर घ्यायचे कॉर्नफ्लॉवर म्हणजे ते आपण मक्याचे बिया असत्यात माहित का मक्याचे दाणे ते कोवळे कोवळे घ्यायचे मक्याचे कोवळे दाणे. काय कॉर्न फ्लवर घ्यायचं. आणि बटाटा मिक्स करायचा आवाज येतो ना माझा! हॅलो हा हा आवाज येतोय हां मी ऐक ह् सांगते ब्रेक झालाय तोडा चावाज मा हो हो सांगते अ बघ काय करायचं बटाटा